हॅलो.
हा बोलती काय? काय म्हणत्यास हॅलो, हॅलो. हॅलो, बरी आहेस काय म्हटलं? होय कशी आहेस म्हणलं.
हा.
ला.
काय चाललंय. चाललय.
जरा वर घे
झाडांना होय आता पाणी घालायला लाग वे पाऊस सुटल्यावर.
हा आत पानी घालायला लागणार.
म आणि काय म्हणतेस.
तू ते बेड कवरच क्हवर आणलंच तो बेडच. वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ.
नाही.
गादीचा.
नाही ग आता वॉटरप्रुफ आपल्याला कशाला लागते.
नाही पण गादी चांगली राहता.
होय.
हम्.
पण गरम होणार की.
ते कॉटन मध्ये आहे की.
मम प्रतृपत पसंद
नाही एक कॉटनचं पण एक आहे आणि एक आहे वॉटरप्रूफ आहे दोन आहेत. कॉलटी दिला त्यांनी
म्हणजे आहे तरी
कॉटनच आहे ना ते जवळ जवळ आठ साडेआठशे पर्यंत आहे.
हम्म कुठे मिळालं ग तुला.
अमेझॉन वर आहे कि मेशोर पण आहे आणि हा वॉटरप्रुफ आहे की नाही ते साडे ठशे सातशे अस साडेसहाशे साईज बरा आहे आधीचा
साईज वर डिपेंड असणार बेडचे आपली गादी किथे.
हम्म. पण चांगलं आहे मटेरियल कॉटनच कसं आहे माहिित. वॉटरप्रुफच घेतलं त्यावर आपण कॉटनचं हे घालायचच की.
होय खरं उन्हाळ्यात त्रास होणार ग.
मग गादीला कसं असतंय ते पण तेच असत.
हम्म.
त्यापेक्षा ते बर एवढच. कॉटन मध्ये पण आहे ते पॉलिकॉटन मध्ये पण आहे.
त्या मद्ये प्लॅन च होती. कलर आहेत का प्लॅन आहेत म्हणजे तेी टाई ते
प्लॅन आहेत प्लॅन.
प्लेन आहेत.
कलर कोणते कोणते
ह.
कलर कोणते कोणतेयेत.
कलर निळा मरूम आणि ग्रे आहे.
हो हा हा ह ह तू कोणता घेतलीस.
नीळ घेतला.
निळा घेतलेस.
हम्म.
घा काय
गाल नको.
तेच की माळ खपाव.
हम्म.
सगळ्यात पहिला. तेच बघायला लागते.
ह ह.
म बाकीच.
होय. ते
हम्म हम्म हम्म. आणि काय म्हणतेस म आणि काय काय केली खरेदी तवा.
आणि काय नाही केली.
हा आता स ए क्
फोन एक बघायचा. ते सगळीकडे सुरू आहेत. पण नाही अजून, बघायला वगैरे गेले,
अ
साड्यामधन. इतनच वेळ मिळना बाहेर जायला.
ब
साड्याची ऑर्डर आहेत वाटत. ते नवीन झुलच करून. पण त्याच जास्त नाहीये अजून. त्याच साड्या मागा लागल्यात.
ह जास्
त्यात काल लाईट गेलेली. परवा बंद होते. संडे. रविवार सुट्टी. हम्म. आणि आज आणि. आता बंद करतील थोड्या वेळाने.
हम्म.
हम्म. तेच कि मग, माल कसा पडणार. त्यात एक तो माघवालाने गेलाय म्हटलं नाही काय.
व्हय, व्हय.
हम्म.
काय मोठ त्या आनंद शोगालचा
अम्म.
व्हय का नाही.
सुरूच असतय, एक सारखं काहीतरी.
त्या हो तुम्हाला र सरळ सगळं दिल्यावर का होना त्या काय एन्जॉयमेंट काय. प्रत्येक दिवसाला काहीतरी चालेज पाहिजे.
हम्म.
नाही काय. तर मग बोरिंग होईल. नाही
अ
काही ते बोरिंग होऊन जाईल.
मग कळणार, हम्म. करळणारच नाही ना. काय चाललंय. सारखं एकसारखंच असल्या
बरोबरे. आणि बड्डे झाला होय श्रेयाचा.
झाला की.
काय का केलं ग बड्डेला. अठरावा बड्डे म्हणल्याव जरा स्पेशलच की.
सगळ्यांनी पिंक ड्रेस घातल होत.
का ग? तीला आवडते. हा तीला आवडते.
तिने सांगितलेली.
तीन सांगीतली. मग तुम्ही काय घातलं. साडी?
काय पण पिंक घाला म्हणते साडी घाला ड्रेस मी ड्रेस घाल
मरय य
हम्म
नवीन काली
सांगितलेली सगळ्यांनी हा
हा
हो आदल्या दिवशी सांगलेली
अ
येऊन सांगितलेली सगळ्यांना सगळ्यांनी पिंक घालायचं
हद
हम्म
हो्या आपच
हम्म
नंतर फोटो टाकते तुला
होु बडेला आणि बडे ला काय स्पेशल केलाय?
त्यांना दाबेली केलेली.
ह्
आणि वडा पाव आणलेले.
नाही. आणि काय दील्याशी गिफ्ट?
गिफ्ट तिला आणायला गेलेले टॉप म नाही बा पसंत पडला तिला आणि तिची चॉईस म्हटलं राहू दे तिकडे
तुला कसला पाहिजे कस ट आताच्याना नाही आपण आणायला जातोय वेगळं त्यांना
तु फ्रेंड
परत रिटर्न करायला जा कोण स त्याच्यापेक्षा तुम्हाला जे पसंत आहे तुमचं तुम्ही आणा
जा
आं
आरला तेसरग म
ंत मंत ते घेऊन येत त्यामुळे हे घेऊन आलोय बून
दाखवत्या काय, हम्म. आता झाल काय तिचा रिझल्ट लागला काय ग?
झालंय रिझल लागलाय वाटत तेंचा.
लागला
हम्म, काय माहिती? पण मिळेल ऍडमिशन असं, हम् हम्म हम्म
हॅलो, तेंच आपल्याला
हम्म, त्याचा सुश्रुतचा पण बड्डे केला नव्हता ग यावेळी तो ऍड ऍडमिट होता. एक्झाम झालती. तोच की मार्च मध्ये, मार्च हा मार्च त्याला टायफाईड झालता.
अच्छा
ते कळालेलं आदल्या दिवशी
हम्म
आणि ते दुसऱ्या दिवशी ऍडमिट करायला सांगितलेलं त्यांनी-
हम
कस तरी एक दिवस थांबला, ते चार सलाईन दोन सलाईन आणि दोन छोट्या बॉटल आणि एक तिसरे सलाईन लावलं आणि घरी घेऊन नाही म्हंटलं मी थांबणारच. नाही मला घरी जायचंय. मला
बर
घेऊन आलो मग त्याला, त्याचा बर्थडे झाला नव्हता केला नव्हता
त्याचवेळी बड्डे होता ना?
त्याला का काप म्हटलं केक.
हम
तर ऐकलं नाही नाही माझा कुठे आहे बर्थडे पुुढच्या वर्षी करूया.
अग बाई त्याला आवडलं नसेल ग
हा
आजारी हाय म्हंटल्यावर आवडल नसेल ग त्याला.
त्यावेळी आवडलं नव्हतं तेच की केलाच नव्हता त्यांनी.
हम्
हम आणि त्यावेळी अजून श्रेयाची परीक्षा सुरु होती ना बारावी.
तेच की त्यामुळं राहुंदे म्हटल एकटीच तचे फ्रेंड्स पण झाले असते.
नाही नाही कोण आली नाही ती
नाही
नाही ती नव्हती ती नाही बोलवली कोणाला,
ह्
बोलवलेल. दहावीच्या वेळी ते पण शेवटच वर्ष होत.
हो अग लई
आहेत पण ती बोलवत नाही.
हम् तेवढ्याच एकेकांचा स्वभाव असतोय तसा. मट मध्ये
तिथंल्या तिथंच
तिथल्या तिथं ठेवल ठेवा मग दर्शन
हम्म हम्म हम् व्हय ती दोघं पण तशीच आहेत, त्याला तो पण कोणाला बोलवत नाही.
तेंची आई पण तशीच असत्या.
होय होय.
त्यामुळे ते तशी
हम्म
आई वरच जाणार पोर आई बाबांनी
अ नाहीतच ती कोणालाच बोलणार नाहीत कधीच
नाही ते एक दृष्टीन ते पण चांगलं आहे तर ते प्रत्येकाला जमत नाही ना आं
होय.
तसं कसं जमल प्रत्येकाचा स्वभाव वेगळा.
होय एकेकांना बोलू वाटतंय, काय करायचं.
एक एक जण माणसाशिवाय राहतच नाही.
हम्
एकेकाना माणसंच नको असतय.
आता काय एकायचंच
ह
प्रत्येकानं प्रत्येकाच्या स्वभावानुसार राहायच. म्हणून तर माणसांशी एन्जॉयय नाही तर. सारखीच असतेते सगळे भांडन पेटलेत.
तिला कोणच लागत नाही श्रेयाला फक्त सौम्याला तेवढं बोलवायला येत बघ.
अ भ आ
हम हम्म तिचा स्वभाव तसा आता काय करायचं.
नाही ना असू दे काय ते स्वभाव म्हणजे चांगलं असंत नाही ना चालतय बाई अंग कोणतरी आले ठेवू का ग फोन
हा
कोणतरी आले ठेवु का फोन
आले हं.
हम्म
बर बर ठेवू?
हम्म ठेव.